हॅलो,
बोलां.
हां आवांज येतोय कां
हो हो येतोय येतोय.
हां बोलां नां कायं म्हणतांय जेवणं वगैरें झालं.
हो हो आतांच झालंय जस्टं आवरलं तुझं झालं जेवणं.
ओके हॅलो कायं बोललांत.
म्हटलं तुझं झालं
हां बोलं हो हो झालंय जेवणं जेवूंनच बसली. बोलां आंता कायं म्हणतांय
कायं नाहीं बाबां घरांतला आंज सुुद्धीचा दिवसं सगळं लेट आवरलं. मुलांना हम्मं सुट्टी म्हटल्यांनंतर तुमचं सकाळीं पणं उशीरा आवरंत रात्री पणं उशीरा आवरंत.
होयं
ज
माझं पणं तेचं झालं सुट टि म्हंटलं की म्हणजे मी ठरवलं होतं की दुपारचं एक तास भरं झोंप घ्यायचं पणं तो कांहीं झाल्याचं नाहीं आपलं ईकडे तिकडे करण्यांतच पूर्ण वेळं
हो तो एक दिवसं चां पूर्ण कुंठे सुंरुवात होते कुंठे संपतो समजतं नाहीं पणं नाहीं त्यांथ घरांतली सगळीं माणसं सुट्टीच्या दिवशी घरांतच असतांत. आणि प्रत्येकाचं मंग उशिरा ऊटनं उशीरा जेवणं नं सगळ्यां गोष्टी त्यांत दुंपार होऊन जाते दुपांरनंतर मुलांचा अभ्यास थोडांसा संध्याकांळच्या वेळेला. जेव्हांण मं झोप नाहीं सकाळीं परंत उठूंन आपली शाळेची तयारी ऑफिसची तयारी
हो फॅमिली म्हणजे मॅरीड आहांत नां तुम्हीं
हो हो मी मॅरिड आहे
हम्मं त्यांमुळे मंग सगळेच म्हणजे नाहीं कां रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यांवर येतं असणारं आहे
चालं हो अं ग इत आपलं पणं म्हणजे करिअरचा विचार करांयचा आपलं पणं करिअरला फ कसं करायचं आणि मुलांचं पणं बघायचं फॅमिलीच पणं बघायचं
ह
एकां स्त्रीला तरं सगळंच हँनडल करावंच लागतं
हां नां म्हणजे अजूंन तरी मी अनमॅरिड आहे पणं माझं तरं लग्नं ठरलं तरं मंग म्हणजे मलां भीती वाटते नाहीं कां असं म्हणजे लग्नानंतरची लाईफ इतकी म खूप चेंज होऊन जाते नाही का सगळ्यांची मनं जपायची
हो हो खूप तसं आईकडे असतो ना आई पप्पांकडे ति थे कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाही राहत आई आणि पप्पा आहेत आपल्या पाठीशी आपल्याला कसलंच टेन्शन नसतं एक नातेवाईक असतात. पण म लग्न झाल्यानंतर ते कसं असतं आपण दुसऱ्याच्या घरी जाणार म तिथल्या सगळ्यांशी प्रेमाणे वागायचं कोणाला आपल्याकडनं चुकून पण दुखवलं नाय गेलं पाहिजे याची खूप काळजी घ्यायची. काळजी घ्यावी लागते पण जेव्हा आईकडे कस असतं की सु ट्टीचा दिवस चला उशिरा उठा, नाही नाही स्वयंपाक केला आपण सकाळी किंवा संध्याकाळी तरी चालत. लोळत पडलं तरी चालते. पण इकडे तसं नसतं इथे तुम्ही थकला, बाहेरून फिरून आला तुम्ही जॉबवरून आला तरी तुम्हाला तुम्हाला तुमचं कर्तव्य करावंच लागतं असंय.
हा ना मला आता शेवटचे चार पाच महिने राहिलेत ना इथे घरी तस मी मला कुणी जास्त काम नाय लावत पण मला पण मम्मी फक्त एकटी करते तरी ते बघवत नाही असं नाय का म्हणजे मला हे हो त पण तरी पण मी अस हक्काने कधी पण माझ्या मनाला येईल तेव्हा मी करू शकते मनात त नाही आलं तर म नाही करू शकत हाय ना मी म्हणजे
हा असतच ते प्रत्येक मुलीच असत कामं
हा ना पण लग्नानंतर तिथे गेले की सगळ्यांच सगळं
म्हणजे सासरकडची लोकं घेतात समजव समजून आपल्याला पण पण म ते कस असत ना की आपण पण म त्या क घडीने समजा त्यांनी आज आपल्याला सांभाळून घेतल्या उदया आपण ही त्यांना सांभाळून घ्याव लाग एकत्र कुटुंब म्हटल्यानंतर कसंय आज त्यांनी एखाद दुसऱ्या कामं जास्त केले तरी आपण करायचं अस अस तेच ना आज आपण कुठे बाहेर फिरायला गेलो त्यांनी घरातलं सग ळ आवरलं उद्या परवा ते कुठे बाहेर फिरायला गेले आपण सगळं आून घ्यायचं. असं सांभाळून सांभाळून असं करावं लागतं.
हो.
नाही म काय वाटत एकदा की घरातल्यां सगळ्या गोष्टीचा एक सवय झाली की लोकां म्हणजे घरात लोकांचे स्वभाव कळाले आवडी निवडी ककळाल्यां ना म काही वाटत नाय एक महिना दिड महिना तो थोडासा नवीन नवीन नवीन वातावरण नवीन लोक माझं काय चुकतंय काय ह्या ह्याच्यामध्ये आपण असतो ते प्रत्येक मुलीच होत ते प्रत्येक मुलीच होत पण नंतर काय नाय सवय होऊन जाते ते आणि हेच सासरच एक आपलं घर वाटायला लागतं म्हणजे ते आप आपलंच असत. पण नवीन नवीन म तेच आपलं असतं. सुरुवातीला ते तस वाट त एकदमच कसं असतं ना आपल लाईफच चेंज होतं मुलीच
हो
त्यामुळेच
पूर्ण सगळे अंणोन लोक असतात आता माझं बर म्हणजे लव मॅ रेंज त्यामुळे मला इतकं नाही प्रॉब्लेम होणार बट स्टील अ नाय का सगळ्यांचं म्हणजे जे काय आहे ते ऐक टकाव तर लागणारचे ना. त्यांच्या मनानेच करावं लागणारे म्हणजे फक्त एवढंच की, म्हणजे मी त्यांना आधीपासून ओळख ते. हे एवढंच डिफरन्स.
अच्छा, म्हणजे स्वभाव वगैरे तुम्ही आधीपासून ओळखता.
हा स्वभाव वगैरे थोडं फार एवढं नाही. पण म्हणजे माझं फॅमिलीसोबत एवढं इंटरॅक्शन कधी नवतंच.
हम्म हम्म हम्म.
बट कसं माहित असतं ना आपल्याला. म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये कसं काय काय चाललंय? पण जोपर्यंत स्वतः एक्सपिरियन्स करत नाही, तो
तोपर्यंत नाही. हो हो. एकदा आपण तिथे पूर्णत आपल्या व्यवस्थित कारण बाहेरून एखाद दीवस जायचं. चक्कर माारायचं. ते कळत नाही आपल्याला. एक तर आपण तिथे राहायला सुरुवात कर पूर्वीच्या काही गोष्टी येतात म लक्षात.
हो.
आपण थोडं ते सांभाळून सांभाळून राहिलं घेऊन जात. एवढं काही नाय टेन्शन नाय. हम्म.
ते पण कसं, लग्नानंतर जर जॉब करायचा असेल, तर मग तो म्हणजे घरातलं पण अवरा. परत जॉब करून या. परत जॉब वरुन आलं की, परत आवरा. सगळ अस. हम्म.
सगळ आता माझे फ्रेंड वगैरे पण आहेत ना. त्या पण अशा बऱ्याचशा जणी जॉब करतात. त्यांचं पण सेमे. घराच सकाळी लवकर आवरायचं. आणि आवरून जॉबला जायचं. जॉब सुटल घरी येऊन परत कामासाठी उभं राहायचं. मग परत थोडस, जॉबचं थोडस काम करून परत सकाळ झोपाच. हेच डेली रुटीन होऊन जाते.
हा ना. म्हणजे मी स्वतःला प्रिपेअर करते आतापासून थोडी.
हम्म हम्म हम्म. नाही काही नाय. एकदा माणसावर जबाबदारी पडली ना, आपोआप सगळ्या गोष्टी होऊन जाणार. ती आप, ती जबाबदारीच आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवणार.
हो. हो ते आहेच.
हम्म.
बाकी मग तुम्ही कसले म्हणजे तुम्ही जॉब नाही करत का?
अजून तरी नाही करत. कारण घर माझं छोटं बेबीय माझ्याकडे माझं. त्याच्यामुळे मला लगेच जॉब नाही करता येते. मग तो आता स्कूल मध्ये वगैरे जाईन. मग तेव्हा पडेल मी घराच्या बाहेर. तोपर्यंत मग माझे एज्युकेशन रिलेटेड मी ज एक्झाम असतात. गव्हर्नमेंटच्या प्रायव्हेटमध्ये ज्या होतात. म त्या मी देत राहते. म तोपर्यंत समजा जर एखादी मला जॉब लागला. ऑपॉर्च्युनिटी जर आली त्या एक्झाम थ्रू. तर मी मा मी जॉईन होऊ शकते बा अस. त्याची रिलेटेड माझ चालय घरामध्ये. किंवा नवीन नवीन स्किल् शिकण. आता ए आय वगैरे आलंय. किंवा एक्सेल मध्ये सुद्धा बर्याचसे आता हे आलेलेय. म ते मी असं घरातल्या घरात शिकते माझं माझं. की क्लासेस वगैरे ऑनलाईन क्लासेस वगैरे असं लावून.
हम्म हम्म हम्म
चाललंय माझं थोडं थोडं आता एवढं वर्षभर जेवढ आपल्याला शक्य आहे घरात करणार एवढं करायचं मग पुढच्या वर्षी जॉबच करायच असं तर माझं ठरलेलंच आहे.
अच्छा म्हणजे मी पण कसं, हा बोला-
मुलं एकदा शाळेत गेली ना मग आपल्याला पण घरामध्ये कसं, नाही एकदा कामाआवरली की मग काय करणार आहे घरामध्ये बसून.
हो तेच ना आणि तेवढंच आपलं इन्कम पण होऊन जाते आणि टाइम पण निघून जातो.
पाया उभं रासने कधी पण चांगलं. आपलं शिक्षण पण आपल्याला कधी उपयोग येणार ना नुस शिक्षण, याचं घरात बसायचं हे पण योग्य नाही ना. असं आहे काही का काही स्त्रियांचे असतात कारण, कि त्यांना घरातच हे करावं लागतं, आता ते आपण नाही करू शकत तसं म्हणजे प्रत्येकाचे असत वेगवेगळे आपण- काही सांगू नाही शकत पण आहे आपल्याला चान्स किंवा आहे माझ्याकडे तेवढा वेळ माझी घरची फॅमिली मला सपोर्ट करणारी आहे. तम करू शकतो ह
तर आता मी पण कसं माझं एज्युकेशन झालं बीएससी नर्सिंग. पण मला गं म्हणजे माझ्या फिल्ड मधून मला करायचं. तर मग एक तर मला गव्हर्नमेंट नाही तर मग अब्रॉडला करायची अशी इच्छा आहे. तर मग अ तोपर्यंत मी काय करणार ना म्हणून मग मी, डेटा अनालिस्टचा कोर्स केला आणि मग आता सध्या मी जॉब करते. कॉर्पोरेट मध्ये, हम्म पण म्हणजे माझं चाललंय आता बाहेरच्या ह्याचच बघायचं गर्ल्फचं कारण, ते पण तिकडेच असतात ना अबुधाबीला तर मग हा मग माझ्याच फीलडमध्येध्ये जॉब करायचा. चाललंय मग ते स्टडीज वगैरे, बघते आता क्लासेस वगैरे.
हो मग् ममी पण माझं एक क्लासेस वगैरे जॉईन करून स्टडी वगैरे करायचं जायचं एक्झाम वगैरे द्यायची आणि झालंच चांगली गोष्ट तर खूप चांगलं होणार.
हो आणि कस एक म्हणजे आपलं, हे पण राहत ना काय म्हणतात ते इन्कम जरी राहिलं तरी तेवढंच आपल्याला म्हणजे आपले सेव्हंग् इन्व्हेस्टमेंट कुठं करता, मग थोड आपलं घर चालायला हात भारी लागून जातो. मग ते
बरोबर आणि स्त्रीला तर पाहिजेच बघा. त्याच्याशिवाय मध्ये स्वावलंबी पण नाही होणार. हो
इंडिपेंडेंट बंनन खूप महत्वाचं आहे संध्याच्या काळात.
खरंच आहे. प्रत्येक मुलीने तसं व्हायला पाहिजे. ह्या काळामध्ये खरंच आहे त्याशिवाय ना
पण इंडिपेंडेंट झालं पाहिजे, बाकी
सगळ्यांचं गोष्टी पाहिजे, ती बरोबरीनेच पाहिजे नाही आता मग काय उपयोग नाही. असं आहे आजचा जग तर खूप पुढे चाललाय खूप पुढे चाललाय. आजकालची एवढीशी मुलांना सुद्धा खूप काही गोष्टी कळतात आपल्याही पेक्षा जास्त गोष्टी त्यांना कळतात.. खूप काय आहे. आजची जनरेशन खूप फास्ट आहे.
खरंच ना आणि ज्या गोष्टी आपल्याला माहित नव्हत्या. तर त्या गोष्टीला त्यांना कळतात, म्हणजे किती- फॉरवर्ड आहे आताचे म्हणजे जनरेशन, कधी, कधी असं वाटतं की आपण खूप- कमीये त्या पोरांसमोर छोट्या.
खरंच आहे. कारण, आपल्याला आपल्या तेव्हा काळामध्ये नव्हतं एवढं. आपलं साधं मोबाईल- वगैरे अँड्रॉइड पण च एवढं काही आता. आत्ताच्या मुलांना अँड्रॉइडच पण सगळं बऱ्यापैकी कळत त्यांना.
मोबाईल ऑपरेट करन, कम्प्युटर ऑपरेट करन, बऱ्याचश गोष्टी कळतात, आपल्या- काळामध्ये म्हणजे, आमचे तरी काळामध्ये आम्हाला एकदम- दहावीला, अकरावीला गेल्यानंतर अँड्रॉइड मोबाईल वगैरे, हातामध्ये पडला.
हम्म, हो आणि आताच्या मुलांना अभ्यास सुद्ध- द्धा त्यातूनच आहे.
हो, त्या करोनामुळे तर बऱ्याचशा गोष्टी- ऑनलाईनच होऊन गेलेला आहे.
चालेल मग, बोल पुन्हा हो चालेल. बाय-बाय.